हॅलो हा काय करायलीस?
काय नाही बघ चाल
हॅलो हम्म हम्म शाळा चालू झाली असेल कि पोरांची
होय झालं ना म शाळा चालू
खरेदी केली काय मग पोरांची शाळेची
होय केली की होय आणल्या पुस्तक
हम्म हम्म हिथं अगं नामदेव भुवन आहे का नाही तिथं फार मोठं सेल लागलाय लागल होत जाशील का नाही तिथ
कशाच म्हणजे असं वह्या
व्हय हा व्हया पुस्तकं कंपास् पेन शाळेच काय पाहिजे ते सगळं सगळ सगळं होत बघ तिथं
होय काय मला काय नव्हत ओ माहित मला
आणि कमी किमतीत होत सगळं चांगलं होतं कारण माझी मुलगी गेलती की नाही सगळं चांगलं होत. तिथं
काय मला अगोदर जरा बोलायला पाहिजे होतं काओ आता दोघांना तीन डझन व आणल्या बघा फुल्सकेप आणि एक दीड डजन शंभर पाणी आणलेेत हा बारक्या दोघांना दोन कंपो आस स्केच पेन, चित्रकलेच्या वह्या
लागतय तेवढ लागतय परत आणि
लीड पेन्सिल आणि गेल्या वर्षीच्या असताना त्या जरा जरा खराब व्हाय लागल्यात म्हणाय लागली. या वर्षा नवीन आनल्या जुन्या गेल्या वर्षी च्या चांगल्या त्या नवीन आणलेल्या दोन्हीची दो दोघांनी खराब करून ठेवल्यात.
होय की
चांगल्याच लागल्या नाही त्या ते जाऊन दुकानात दाखवायच्या ह्यच्यात
हा हा हा.
चांगल्यात भारीतल्या म्हणून दिलेत दोन्ही पण खराब लागल्यात बघा.
शाळा जवळ आहे का लांब आहे?
जवळच हाय.
हम्म बरं आहे मग तेवढंच
घराच्या टेरिस वरन शाळा दिसतीया.
अगं बाई एवढी जवळ हाय.
होय.
भारीच कि मग म्हणजे टेन्शन नाही ग म्हणजे पटकन शाळेत जाऊन बघून पण यायला येतंय. काय असलं तर मीटिंग वगैरे असलं तर हम्म नाहीच
शिक्षकांना माहित आहे आम्ही कुठे राहतोय.
हम्म हम्म हम्म
काय टेन्शन नाही.
नाहीतर आता कसं होतय शाळा कुठं दुसऱ्या गावाला असती नाहीतर आता म्हणजे आ इचलकरंजीला घाल कुठली तर पोरं लांबची असली आता तिळवनिची तेन इकडची तिकडची इचलकरंजीला अस शाळा मग किती पालकांची किती हाल होत असल नाही काय मिटिंग वगैरे असली तर इकड या मीटिंग हा की
पावस आणि मुलांना आणि नेहून सोडायचं आणायचं आणि आता मुलींना कुठ एकटीला लांब सोडायची आहे काय सांगा सोय
लागच नाही वय भीती वाटती फार वय अवघड आहे सगळंना काय
जगच आहे सगळं उलटा आणि काय कर म्हणून आपल्या जवळच्या जवळ हाय दहावी पर्यंत शाळा आहेत लहान पासून तिथं शाळेला आहेत पोरं माझी
होय आणि बरं ग जवळ जवळ शाळा आहे म्हणून बर आहे.
हो जवळ आहे आणि पोरांना माझ्या मी एक वर्षी म्हनलेलं. कि गावाकड ठेवायचीत म्हणून घालवले की शाळा सुरु झाल्या एक दोन दिवस गेलेत बघा शाळेत तिथं गावाकड तिसऱ्या दिवशी म्हणलीत आम्ही जाणार नाही इथं शाळेत आम्हाला इचलकरंजीलाच जायच. आणि जाणारच नाही होय.
हिथं राहिलेली पोर हिथ राहिलेली पोर दुसरीेकडे कुठेच राहत नाही चांगला अनुभव घेतला मी त्यांना एकदा इचलकरंजीच पाणी लागल की कुठ जावू वाटत नाही बग
नाही सवय लागल्या हो लहानाची मोठी इथ झाल्यात मग त्यामुळ ती ग गावाकड शाळेला नाहीच म्हणत्यात. किमान आता दहावीत ना बाहेर पडल्यावर मोठ्या शिक्षणासाठी म्हणा बाहेर पडली तर मग तिथं कुठं तर रुळतील अशी रुंगत
आणि कसं होतय त्यांना पण जरा सवयी पण लागत ती आणि अनुभव येतय नाही की बाबा आणि एवढं नॉलेज पण येते की बाबा राहायलाच पाहिजे आपण आपल्याला बाहेर आई-वडिलांना सो सोडून शिक्षणासाठी असं डोक्यात येतय नाही त्यांच्या अजून कस एवढी समज नसते त्यांना
होय.
जरा आपणच हँडल करायचं समजून घ्यायचं आपणच तुम्ही म्हणाल तसंच ठीक आहे म्हणायच आणि गप्प -‍- बसायचं
हो आणि तशी मुलं दमवत नाहीत माझी कुठल्याच गोष्टीला खाण्या पिण्याला नाही कपड्यांना नाही कुठले वस्तू तू घ्यायला नाही हट्ट हट्ट अस काही कसाचा करत नाहीत नाही म्हटलं कि शांत बसतात दमवत नाहीत होय आतापर्यंत
कसं आपलं ह्म
हॅलो
आणि काय हा बोल कि
आतापर्यंत तर दमवलेलं नाही पण हितन पुढं कसं दमवतात का नाही दमवत्या आता काय माहीत
नाही दमवत नाही जस लहानपणी लहानपणी सवय लागलेली असती क नाही तसचं पोर वागत्यात दमवत नाही कळतंय ना गं त्यांना आपल्या आई वडील आपल्यासाठी एवढं हे करत्यात म्हणजे आपण पण व्यवस्थित राहायला पाहिजे हे जी जाणीव असती नाही पोरांना
होय आणि आमच्या आमच्यात कसं ह्यांचं पण पाहाला जखम आहे ना त्यामुळं हनी पण जरा कामाला सुट्टी घेत्यात काम जास्त केलं की पायावर ताण पडतोय मग ते जखम बळवत्या ना मग थांबलं की मग पोरांच्या चलित ना बाबा पप्पा ना आपल्या बरं नाही तर आपण जरा हा याच्यात अऍडजस्ट करायच कधीच कधीच आत्तापर्यंत माझ्या पोरांनी कुठल्याच कशालाच मला त्रास दिलेला नाही सगळी म्हणत्यात क नाही र मोबाईल साठी भांडत्यात वस्तू घ्यासाठी भांडत्यात करायसाठी भांडत्यात अजिबात नाही मि मिळाला का नाही त्यावेळी घेतात. पण मिळालं नाही ना की म्हणतात हा राहू दे नाही नसलं
समजूतदार आहेत गं समजूदार आहेत पोरं जाणीव जाणीव असते ने कुठ कुठल्याही गोष्टीची पोराना आपण कसं राहावं आपल्या घरात परिस्थिती काय हे समजून घेततात पोर तेच पाहिजे बाई आणि काय पाहिजे ल बास झालं म्हणायचं आपण त्यातचं समाधान मानायच.
आणि काहीही कमी करत नाही आम्ही आणि देव देव पाठीवर आहे त्यांना‍ काही कमी पडत नाही वेळेवर शाळा चालू झाल्या दुसऱ्या दिवशी वह्या पुस्तकं सगळ किमान दोघात अडीच हजार रुपये खर्च करून सगळ्या वस्तू जिथल्या तिथं आणू णून दिल्या उद्या म्हणायच नाही आम्हाला हे. नाही आम्हाला ते नाही म्हणून माझा अभ्यास झाला नाही माझं हे झालं नाही माझं ते झालं नाही. सगळं आणून दिले काय पाहिजे असलं तर अजून लिस्ट करा अजून आणून देतो. अभ्यास मात्र वेळे व्यवस्थित आणि वेळेवर करा. लईचं अभ्यासाचा कंटाळा आला. ह लईच अभ्यासाचा कंटाळळाला तर एक तासभर वाचन करा न बास.
होय कि
लई तूम्ही
शिक्षण फार महत्त्वाचं आहे गं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आजकाल शिक्षणाला एवढी किंमत आहे. हे कणी शिकल तरच आहे बघ नाहीतर काय खरं नाही.
काय नाही. सगळं आता पाठीमागच राहायला लागलंय.
स्वतःच्या पायावर एकदा पोरं उभी राहिली की नाही मग काय टेश
आपली काळजी मिटती या हो पोर एकदा मोठी हुवून आपल्या आपल्या पायावर उभा झाली त्यांची स्वतःची जबाबदारी त्यांची त्यांनी पेलली का नाही. बास बाकी कशाला काय पाहिजे सांगा. आपण काय म्हातारं म्हातार पाणापर्यंत आपल्याला बसायची काही सवयच नाही त्यामुळे आपण म्हातार होईपर्यंत काय ना काही तरी करतच राव.
होय कि
त्यामुळ पोरांच्या भविष्यासाठी बघा धडपडायची गर
हो कि तेच आपली इस्टेट आहे. खरे काय शेत घर जागा जमीन तुम्हाला किती म्हण का उपयोग नाही. पोरं काय करते पोर किती हायत हेच आपली पोर हेच हिस्टेट आहे खरी
अ आता बाहेर कुठे जरी गेलो एक तास तेव्हा आम्ही दोघं जरी गेलो तर विचारताना आम्हाला म्हणत नाही. तुम्हाला घरदार आहे का तुम्हाला काय आहे का नाही का? तम सोन किस्त आहे काही विचारत नाहीत पहिला विचारतात तुम्हाला पोरं किती? ते आम्हाला तेच्यातच सगळे आमची प्रॉपर्टी आली.
हो य तेच आहे समाधान काय करायचं घेऊन इस्टेट आणि ते शेत. जमीन घेऊन काय करायच सोनन नान आपली पोर हे सोनन सगळं म्हण. खरं ह इस्टेट तीच आहे.
बर.
हम्म. क्लास वगैरे क्लास वगैरे लावला का पोरांना ह.
हा य हीच शाळा शिकून व्यवस्थित अभ्यास करतात व्यवस्थित असतात शाळेत. आपल्या बऱ्यापैकी म्हणजे पहिला दुसऱ्या नंबरात खर पाचव्या नंबच्या खाली नाही.
चांगले आहेत किं म्हणजे चांगले नंबर काढत मार्क चांगले पडत्यात कि मग
हा पहिल्या दुसऱ्या नंबरात येत नाहीत खरं.
असू दे परत हे ज्या हे ज्या पुढं मोठे झाल्यावर जरा मॅच्युअर झाल्यावर मग येतील तीन चार नंबर आपण हीच अपेक्षा करायचे.
होय होय मी तर म्हण त्या नंबरात नाही आलं तरी चालते माझ मुलं आपले व्यवस्थित शिकून त्यांच्या त्यांच्या म्हणजे चांगलं त्यांच्या डोक्यात येऊ दे वाईट काय डोक्यात येऊ न. वाईट कुणाची तेवढीच संगत नको ज आप आपली काय आपलं असेल आपलं आपलं काम करावं आपल्या आपल्या घरात यावं वजबिन कामाचं बाहेर कुठं भटकत भिरून बघण आत्ताची पोरशी आहेत का नाही माझं वाटळ झालं ना तर मी तुझं पण करणार तुला बी सुधरून देणार नाही मी पण सुधार नाही अशी आहे त आत्ताची जगच उलट आहे आणि पोरांनाच बोलून काय करायचंय घरात जस वातावरण होतंय तसच मग पोरं बाहेर राहतात मग आपणच घरा शांत राहायचं बघा बाकीच आपल्या मनाने शांत दच होतं आपण च आगावपणा केल्यावर कुठलं काय
हम्म आणि घरात कसं वातावरण असत तस पोर लगेच कॅच करते त्यामुळे आपण पण घरात जरा व्यवस्थित ही केल कने चांगलं पोरांच्या मनावर परिणाम चांगले होतेत नय
हो
हम्म
आता माझी मैत्रीण हाय बघा मैत्रीण हाय तिला पण दोन मुलंच आहेत त्याला पण मुलगी नाही तर तिथे एक थोड मोठा मुलगा आहे का नाही एवढं पोरगं चांगलंय का नाही ते काय बोलायला नको शाळेत पण चांगलं चांगलं शिकलंय म्हणजे आता मोठ टेन म्हणजे तिे दहावीत पोर दहावी बारावीला काहीतरी राहायचं मला वाट मी पाच सहा महिने झाले काही फोनच नाही तिझा आणि माझा आणि सुट्टीत पण आमच काही भेटणच झालं नाही तो मोठ. ता मुलगाचे जश आहेत ते हशार सगळ ऐकतो सगळ मम्मीच्या हाताली मदत करतो मुलगी. नाही म्हण हााली मदत कराय कोणतरी पाहिजेच की मग तो खूप मदत करतो. तिला म्ह मला कशाच का. नाही वाटत तेवढं पोरगं सगळं करंय जिथल्या तिथे व्यवस्थित. आणि बारकापोरग एवढं मांड आहे का नाही अतिशय. ला तिसशय होय.
एक अस तर एक अस. तस मग नंतर काय देव देईल ते घ्यायलाच पाहिजे की.
होय.
एक एक पोर असत ग खोड. कर असते देख एक शांत असते सभावन. माझी नात आहे बघ तशी. थोरली नात एवढ शांत आहे हम. ह् एवढी शांतथोरली नात कि बोलायचं का काम नाही आणि बारकी मग आम्हाला कुठ तर बाजारात विकून बसल असली.
हा मग तेच म्हणतु एका नाण्याच्या दोन बाजू आहे त ही मुलं.
हम्म तिला कोण मारल का तिला शाळेत तिला कोण तर मार. नाही हि बघत अस बघ. बघती बघती जाती तिला चार घेऊन येते आणि परत वरण कमर्यावर हटून आमच्या. दीदी ला का मारलीच म्हणते. बोलून तावा तावा ति त चार मारून य त त्या पोरगीला दुसरीे असली धाकटी. तस थोरलं नाही रडत थोरली रडत बस. चल आईला घरात येऊन सांगल बाबाला सांगल मला तिन मारली ती मार. घरी येऊन सांगल नाही. तिथल्या तिथे चार देऊन घरी येऊन आणि चटणी मीठ लावून सांगेल हा तिला कशाला.. मारायचं मग मी काय तिला केल तर काय मग मी पण दिलो चार मी का ग बसू अशी करते बा असल.
सगळं आपलं आपलंच कृत्यात आणि आपली आपलीच बुद्ध्या चालवतात.
होय होय होय धाकटे ला आमचं धाक ट लई वांड हाय. मला तर लय हास येतंय. एवढं कस तिज डोकं चालत असेल, किती थोरली की किती शांत आहे, किती गप अस समंजस आहे. कोण मारलं तर काय बोलत नाही. आपला आपला अभ्यास, आपल्या आपली शाळा, आप आपली घर त्यात असते. आणि हि सगळं गावभर फिरून गल्लीत कुणाच्यात जे ऊनच येईल, कुणाला तर मारूनच येईल, कुणाच तर भांडणच काढल असली धाकटी आहे. दोन तऱचे दोन आहेत नुसते. अ हसेत. हम्. हम. मला तर फार हसाय येतं तिच्या्याकडे बघितलं की. हसले कणी म्हणती कशाला बघतीस माझ्याकडे, कशाला हसतीस बा